हा येत येताय आवाज?
हा हा येऊन रालागले.
काय करु राहिली? स्वयंपाक करू राहिली काय?
हम्म स्वयंपाक. हम्म. हा्व बरोबर टाईम झाला आज. टाईम असतेच ना स्वयंपाकाचा माझा हाच टाईम अस स्वयंपाकाचा
नाही म्हटलं मी हे पहिले ट्युशन घेते
हा ट्युशन आज होती ना मग चार वाजताच झाली चार ते पाच वाजेपर्यंत
हा ना मग म्हटलं जाऊ दे्या याच्या मनात डिस्टर्ब केल्यापेक्षा माझी मीटिंग होती आज ग्रामसंघाची
हो ना ना मला अस दुपारी मला कॉल केला असं वाटते
हा लावला होता मी मग नंतर मीटिंग होती तिकडे गेली
होना, होना
मग पूनमला लावला तर तो कॉल डिस्कनेक्टच झाला कारण रेंजच नव्हती
हो कदा दुपार तस रेंजच येत नाही जास्त
हा मग तिला म्हटलं रावदे म्हटलं आता लावलं तिच्या याच्यावर तर आताही लागला नाही पुनम च्यावर ह कन काय मी तिच्या च्य ह म्हणजे रेंज नाही की काय, काय माहिती?
का माहिती ते तुमच ज आला का डबल टास्क मग
हाव आता पंधरा झाले ना
नाव काय अरे वा जमला म आतावा
वीस होते नंतर
नाही आता तसच आता अजून बाकी असते ना आता आपल्या दोघीचे एक दोन, दोन वेळा झाली की एक, एक वेळाच झालेत कॉल
तीन, तीन वेळा झाले ना
हा तिसरा कॉल चालूय आपला
हा तिसर अजून दोन कॉल केलेत चालतात ना
हा तर अजूनण दोन म कॉल केले अ आता माझास समजा तिसरा बाकी हा तुमचा तिसरा चालू आहे
हा, हा तिसरा चालू आहे तो तेच करा लागतात
हा मग मी ते तीन कर हा तुम्हाला दोन कराव लागतात
हा
हो हून जाते ना दोघीचेच तर किती मोठे म्हणजे दोघीचेच दहा कॉल तर तुमच्याच सोबत म्हणजे आपल्या दोघीचे एक दहा कॉल होऊन जातात
हाव, हाव
हम नाही चांगला जात दुपारी बि माझं एवढं बोलण नाही झालं कोणाशी म्हटलं जाऊ दे
नाही रेंजच नव्हती दुपारी रेंजस नव्हती मला हा होता दुपारचा तोही चालला गेला
हाव ना काही नाहीग आता करायं ते काल एका बैले केला तर ते बै म्हणे मी दहा मिनिटांं करतो ताई अजून नाही येऊ राहिला तिचा फोन मग आपल्याला कस तरी वाटते करायले काय मी नावनी सांगितलं म्हण त्यांनी मी नाव विचारलंच नाही फत एवढं विचारलं ते जे अंजली नाव काय हो म्हणे अंजली ती म्हणे ताई मी दहा मिनट करतो माझ रिकमप सध्या म्हण बर
बर मी वारखेडच्या बाईचा पाठवतो पूननमले पाठवतो आणि तुले पाठवतो मग
बरं, बरं दुजना पाठ मग तेले करून पहित म्हण नाही केलं कारण
ग्रुपमध्ये स्ट्रिक्टली सांगेलं ब तुमच्या ओळखीच्याच बायांना करा ओळख बा एवढ कुठे सापडत आपण आहेच किती चार पाच त्या ओळखीच्या सात समजा तिच्यात
ते सी आर पी मनोरमा सपकाळ्यात तिनस टाकला कारण ते सर लोक कल्ला करतात ना
हावो काय?
म्हणतात हे असे मेसेज टाकू नका, कारण मग त्याचा गैरफायदा कोणी दुसरा घेऊ शकते ना.
हा ते पण आहे.
कारण आता जेंट्स जवळ जास्त मोबाईल असतात.
हो हा बरोबर.
त्याच्यामुळे त्या नाही सांगितलं त्यांनी मेसेज टाकाचं.
हा ना तेस
कसं मग आपल्या याच्यात व्हॉट्सअप मध्ये करा, व्हॉट्सअप मधून मेसेज करा मग.
हो, हो चालते पर्सनली केलात चालते.
आपल्या प्रायवसीसाठीच सांगित त्यांनी.
होना, होना. म कसं कोणा आता ब हा बरोबर आहे आता कोणी पण त ओडखीच नही त्यात मी ब मी तर बई बरोबर पहिजे छानूनच घेतले कोण बई आहे, न म्हणजे कोण असं समजा हे आहे. ज्या समजा त व्यवस्थित वयात यायच्या हातीच असतो, मोबाईल बा यायच्या बरोबर त्यानीच कॉल करतो.
नाही आता ही सोंदळ्याची शीतल अ वानखडे हे ना.
हं हं!
त तिची मुलं लहानच, आहेत त समजा ती बोलू शकते.
हं हा ना.
ह तिचही पाठवते मीन त्या वारखेडच्या बाईचही पाठवून देते.
बरं बर पासून देजा न मंग कसं त्या ईचे सोबत मग पाच, पाच कॉल होऊन जातात माझे.
हा मग जास्त राहत नाही ना टास्क.
नाही जास्त नाही राहत म आता स तुमच्यासोबत बोले. की वाजून आता तीन कॉल कर तुमच्यासोबत केल त माझे बई दहा पूर्ण होऊन जातात. मग अजून विस
ऊ माझे आता पंधरा होतात पूर्ण.
होन, होन म्हणजे म डबल पंधरा म्हणजे पंधराच टास्क तुम्हालाजून
अजून पूर्ण पंधराचा टास्क येईन त्याच्या पुढचं.
हो आता समजेन काय आहे ते चांगलं आहे ना कसं तेवढन बाये ची हालचाल माहित पडती कायचालू आहे काही नही.
ते त आहेच.
हूं ते कासत. होन याच्यामद दुसरं तरी काही सांगाय लागोलत गड्या त्यांनी. हे काही टास्क देऊन टाकलं.
आता बोलाव त किती बोलणार आहे.
तेच ना काय बोलणार आहे एवढं समजा ज्योती घेतली पास द्याल पाहिजे होतं ना.
हा मग एखादा टॉपिक द्या न तुम्ही महिलांले की याच विषयावर बोला म्हणून.
हो हो खरं णी एकदाच कॉल करावा लागिन त तेंच
नाही त मग वेगवेगळे विषय द्यायचे होते.
हा त्याच्यावर बोला.
हा त्याच्यावर बोलन रेकॉर्डिंग करून पाठवून द्या मागच्या सारखं.
हा बस तस.
माग कस रेकॉर्डिंग केलं पाठवून दिलं, एवढं कॉल कोनच बाया सापडत नाही कही नाही.
एक त एक एक नंबर डायल करा लागून राहिला.
हा, तेच ना. म ते. वेट जाते तिथं त समजा. वा हम्म. आता काय?
बरं, एक एकी पाच- पाच कॉल करा. मग आता ते एकच बाई, किती मॅट होऊन जाती.
मग, तेच ना. तेच ते. तेच ते. ते एखादि बाई, ते काल त एवढ एक बाई एवढ म्हजी खिजऊन बोलली माझ्या अंगावर. नाही म्हणे मी, घरी नाही म्हणे. मी गावाला यायलेय म्हणे. ठेवून दिला. काहीच नाही. असं नाही कर
ती तिच्या मुलाची तब्येत नव्हती बरोबर.
ह. मग. नाही. हो, न.
ते सोनाऱ्याला दवाखान्यात गेली होती. तिच्या मुलाला घेऊन.
हा.
तव मी लावला तर मग संध्याकाळी म्हणे, ताई मी म्हणे, इतकी परेशान झाली म्हणे. पोराला ताप आली म्हणे, एकदम.
हो, ना.
तर दवाखान्यात घेऊन गेली. मग असं, सरळ सांगायला पाहिजे ना की, मी दवाखान्यात चालली की काही.
हो.
जीवार आली की, काय झालं.
हा म तेच ना. सरळ सांगाव की, मी सध्या. एक बाई म दहा मिनटान करत. त म्हटलं ठीकय. पण मग ती केला नाही. त्यांड मग आपणही फोर्स केला नाही. मला.
नाही, मी लावलोच नाही. कोणालाच नाही लावून राहिली आता. तुम्हाला दोघीले. सोनदोळ्याची एक काय नाही एक वारकरीचीय.
ह बस, ते एककास तुमची वीस कॉल तर, कम्प्लीट होऊन जातात मग.
हा, चार जनिले, पाच- पाच कॉल केले की, झालं.
हा, मग तेच तर. वीस न अजून दोन जनी सापडायच्या मग. दोन जनीला फोन म सहा जणीला आपण पाच - पाच कॉल केल की, आपल पूर्ण कॉम्प्लीट होऊ जाते.
मग काय अन् ह्या, आ ह्या म्हणतात की नाही शीतल ह्या, ऋषालीनी ह्या की, आमचे तीस झाले कॉल. आमच लागत नाही, आता.
ह.
तर आता मी वारखेच्या बाईसंग बोलली. ते म्हणे, माझे तीस पूर्ण झाले म्हणे, आजच.
हो, काय?
अन् त्याच्यानंतर मी बोलली, तिच्यासोबत.
ह चालते ना गं. वृषालीला करून पाहा लागेल मग. त्या - त्यांनली सांगा लागेल की, ब कॉल उचला म्हणून आमची. कारण आम्ही एवढा बाया कुठं सापडणारय. वयच्या.
हा, फक्त तुम्हाला नाही लावा लागत. पण आम्हाला इकून लावला चालते.
हा, ना. चालते ना. तुमी नका लावू. तुमी ऑनलाईन त या.
हा, फक्त ऑनलाईन या, आमच्यासाठी.
हा, बस. तेवच मग चालते. मग तर लगच होतात. आता समजा माझ तुमच्यासोबत समजा, तीन कॉल केले. दहा कम्लीट होऊन जातात. अ पुनम ताईला समजा चार गेले की, ते होऊन जातात चौदा.
ह्या, होऊन जातात.
हम्.
अस, काय केली भाजी किजी?
आता बेसन बनवलं, भाजी तर काही सापडत नाही.
आमच्या इथं आणंटीन इथं बेसनच केला आम्ही.
ह ना, नाही लवकर काही भाजी तर सापडत नाही, मसाल्याच्या भाजी आवडत नाही जास्त आमच्या घरी.
नाही, आमच्या घरी जास्त सकाळी करतो, आम्ही रात्रीची करतच नाही जास्त मसाल्याची.
असच असते म्हणजे सकाळ मु थोडस हे केलंच चालते.
नाही ना, ते अँसिडिटी वाढते ना जास्त मसाल्याचं खाल्लं कि.
हो.
आम्ही त्याच्या नवरात्रीचं मग हे असंच करतो.
हो, रात्री तस हलकं, हलकं जेवण कराव लाग-
अ काही खिचडी काही असं.
हा तेच ना, कल केला क-
ह, पोरसाठी करते ना तशीने वेगळं.
हा, पोर सगळी भात असते, वरण असते, खातात मला पुरि भाजी खातात आता, आता मोठे झाले तर.
हा, हो शाळेत जा-
हा, तर शाळेत जात, आता हा आता काही टेन्शन नाही त्यांचं. आता मस्त हे करतात, जेवण हे करताात, पहिले होतच टेन्शन- आता काही म्हणजे आपण जे खातो तेच ते हे-
नाही, आता ते घरी खात असतील ना?
हा, बापा सगळं तिकट आपले सारख आप सगळच खात, तिकट भाजी, पुढे आताच आरेने जेण केले भाजी. कपडे
हाव होय.
हम्, भुकला लागली तसं राहवत नाही. हम, लगेच स्वयंपाक झाले लगेच म्हणजे मम्मी मला भूक लागली वाढून दे, गरम, गरम- होय जेवण करायची का?
हं. ह्या लाड्या काकूची तब्येत नाही वाटते बरोबर.
नाही तब्येत चांगलं तेची ते- त्याच ते काय ब हा दाखवण्यात नाहीेलं तर, थोड बिघडून गे सांगलं-
हा ना, आमच्या इथे समूह सांगेन दावाखान्यात गेली आहे म्हणे, निकूताई म्हणे, नागपूरले.
हो, हाव, हाव, तेच हं. कशासाठी गेले तु ते चेकअप साठी. हम्म. तशी चांगली आहे एकतर तब्येत.
हा ना, पण एकदमच ते खराब झाली की, एकदमच येऊन झाली त्यांंत.
हाव.
असल. काय?
माझाही तब्येत खूप खराब झाली तिथे.
दवाखान्यात गेला नाही मग?
कोण?
नाही मला वा तुमची तब्येत खराब झाली. अस, ऐकू आल मला. हाका हा हयची हाव
हा मागे खूप तब्येत -
हो भाई, मागाच तीळ संंक्रांतीच्या वेळेस तब्येत खूप खराब झाली.
एन व्यवस्थ तबयेत खराब झाली की मला निट लागत ना घरात.
नाही.
तुमचा स्वयंपाक बाकीश आसन अजून
हे माया करून राहिली मी आता सकाळी केला होता
हम्
हम्म आता माय
हा फाय ना हा फायदा असते जॉईंट फॅमिली असली टेन्शन नाही एका टाईमचं
हाव मग आपले हे कामं होतात ना
हा हो बाकीचे आपले काम हून जातात
हम त्याच्यां काही टेनशन नाही आता उद्या संध्याकाळीच लागते डायरेक्ट स्वयंपाक
हाव नाही बरोबर आहे उलट तिघ जणणी तीन वेळाच वाटून घेतलं असल त्यांनी
हा तीन वेळा वाटून घे एक दिवस आराम होते मग
हा नाही बरोबर आहे आमच तस सकाळच त्या करत असत ह संध्याकाळच मी करत असतो हा सकाळी होत नाही ना माज हम् सकाळी त्या संध्याकाळी मी करून घेतो
पोरयचं करणं आणि हे करणं त्याच्यातसं तर टाइम होते
म आहे लेकर ही मोठ त्रास देतात
हम अ ठीक आहे दहा मिनिट झाले हाव हो, हो, हो बर हाव हो दोन मिनिट कट करू दे मला